हॅलो
हॅलो
हा बोल.
बोल की.
मग अ.
त्यानंतर ह्याच्या बास कि मम्मे किती घालाल्यास मम्मे ये कमी कर ते एवढं जेवाला वाढत्यात व्हय माणसाला घेऊन काय जातोय दीदेे - -
ओ
जेव ये कि ग.
जेवा की काय केलाय स्पेशल.
स्पेशल पुरी भा बटाटूची भाजी. दूध
हम्म. खरोखर?
हम मला पुरी.
ये की देतो.
मला पण आवडते की.
तु ये की करूया.
हम्म
आरवला घेऊन ये, नको बाबा भांडखोर आहे ते.
ह्म्म, आजी ती पुढं घे ते, म्हणतोय त्यो. जेवला का?
हा झोपलाय.
लवकर झोपलाय आज.
होय लव झोप झोपायच टायमला झोपल तर बरं नाही तर बारा एक वाजूस पर्यंत जागवतंय.
वा
आपण पण झोपत नाही, आणि दुसऱ्याला पण झोपू देत नाही.
तु जेवलीस का बाळा?
जेवलो बबा, तुम्ही?
जेवालोय.
हम्म हम्म
दिदी मग अभ्यासाच काय काय केल्यास?
हा अभ्यासाच व्हय?
हम्म
करालोय की, चालूय.
हम्म
म
काय वाचतेस, कुठलं पुस्तक वाचायल्यास?
तेच की, तात्याचं ठोकळा.
ते वाचून काय उपयोग हाय?
उपयोग म्हणजे काय? तलाटी.
चार्ज नाही देत त्याला ते?
त्यातलं फक्त आपण इतिहास, भूगोल
तेवढं काय करायचं आपल्याला, जगाचा इतिहास, भूगोल पाहिजे भारताच नको.
भारत जगाचं पण आहे की त्यात.
कुठं?
हाय कि जगाचं पण.
नाय ग दीदे.
हाय रे.
हाय?
हम्म
काय सांगायल्यास.
खरच की.
जगाचं नाही वाटतं ग.
दाजीना फोन केलीस का नाय?
नाय बवा, डायरेक्ट तुला केली. जिवून आत्ताच गेलेत रे.
हम्म
त्यानी जेवल्यात तर भां भांडी होती ती घासलो आणि आलोय.
हम्म हम्म बाळाचा बड्डे आहे ग पाच पाच जून ला.
होय?
हम्म
मग?
हा म्हणलं दोन -तीन हजार रुपये पाठवतील म्हणलं बड्डेला
हम्म हम्म
अं
चालतय
गरीबांच्या परम
काय?
काय नाय. जोपल्यास का काय तू?
झोपून बोलालोय बाबा.
जीवावर आल्यागत बोलाल्यास म्हणून म्हणलो गं.
हम्म हम्म हम्म, झोप या लागल्या.
हम्म
काय झोपच याल्या बाबा, दिवसभर पण झोपलोय
हम्म
आता पण लवकर झोप याय लागल्या.
हम् पाणी पेया पाणी प्याययचं होत नाही, का दोन घोट पेल तर माझ हितं दुकालय वट चांग चांग पण चांग पण लै वाईट लागलंय मला काय करायचं टेन्शन आलंय मला आता. मग दातलीचे पाणी चा पाहि तेला पण आवा नाही का हम्म हम्म का का पाणी पेत नाहीस तू? हेच हुना मला, पचचना. पीउच वाटना वास असं तोंडात पण घेउ वाटेना, जातनाच मी ठरवलं होत की, बाटली, किटली घ्युन जायचे म्हणून. पाण्याला कसं लक्षातन गेलं काय माहिती? दीदे
अं
मग झोपतीस का काय?
नाही बाबा
हम्
झोपतोय कुटलं
हो
मम्मी, काय कराल्या?
जेवण केल्या, आता जेवाल्या.
हम्म हम्म खरोखर पूऱ्या केलाय?
अगं होय पुरी आणि काय म्हणतात त्याला? बटाट्याची भाजी केल्या.
हम्म हम्म मी आल्यावर आंबोळी कर म्हणाव तिला.
हम् यायच्या आदोगर एक दिवस सांग की, भिजत घालत्या म मम्मी. अं
हा हा.
भात देवून या की.
मग दिदे अजून काय?
काय हाय?
हम्म.
का नही.
धरायचं मग. मम्मी जातान ह्यातली जरा भाजी काढून घे ग. ह वडी
दोन्ही पाहिजे. भाजी शिजल्या झोंड झाली भाजी चांगली लागल्या. मला त म आता डोकं उठलंय माझ त ते तेलकटन. जरा पण चालत नाही. काढून जा. टिकत नाही? तिखट लागलत. नको म्हणालतो कणी नको घेऊ, घेऊ नको म्हणाल तो. बघून जा डोळ घ्याच त्याला जास्त मिळणार मला कमी मिळणार मग दिदे
ओ.
पासार किती किती इकड?
अ हं.
हम्म. हा.
का?
वाढदिवस हाय एका पोरगीचा. म्हणून म्हणलं पाच तारखेला ये म्हणून. किती सांग? न्यायला येतो तुला पाच तारखेला. हम्म.
काय म्हणलास? आ.
पार्सल तेन न्यायला येतो इथीस काय?
नही नही रे. वाढदिवस झाल्यावर मग दोन, तीन दिवसान आणि या पाहिजे म हिकड.
का?
च्याल वाढदिवसाला जाय नको.
राहू दे मंग जाऊ नका.
हम्म होय.
चालेल हम्म.
लग्नाचा पहिला वाढदिवस हाय. काय बघायलास? टीव्ही.
न्हाय. आतल्या खोली आतल्या खोलीत जेवालोय किचन मध्ये.
मम्मी, पप्पा जेवलीत?
पप्पा जेवून आत्ताच बाहेर गेलीत बघ. ह
ह तू आणि दाजी दाजी यांना नाही सोडायच तुला
हम् हम्
हम
नाय नाही
का गं
न्ह्यायला येतेत दाजी
हम
ह मला न्यायला येत्यात रे
हम्म हम्म हम्म चालतय ठेऊ का मग
का रे
गुड नाईट गुड नाईट म्हनलं
हम्म
हम्म